हॅलो
हॅलो हां येतोय ना
हा
काय म्हणताय अजून?
काय नाही झाले का कामं?
काम उरकतीये आता भात लावून दिलाय आज गुरुवार मूळ उपवास असतो तर साबुदाणा बनलाय आता मसाले भातच करून दिलाय पोरींना आणि मला
असं
हम्म कपडे अजून धुवायचेत. आम्ही इथं चौघंच असतो दोन मुली आणि आम्ही दोघ जणं गावाला सासू सासरे हेत दीर जाऊ त्यांची दोन मुलं
असं
हं शेती वगैरे गावाला तर मग गावाला पण माणसं लागतात. शेती करायला त्याच्यामुळे ती गावाला आहेत आणि आम्ही इथं चौघ जणं दीर इथंच असतात कामानिमित्त शनिवार रविवार वगैरे सुट्टीला जातात.
बाहेर जॉब करायचं म्ह हा हा येतोय बाहेर काम करायचं म्हटल्यानं तर घर सोडून राहावंसं लागतं काम करायचं म्हटल्यानंतर
हो
कामा निमित्त बाहेर पडलं का मग घरच्यांना तर म्हणजे किती काय झालं तरी पडावंच लागतं बाहेर घरणं म्हणजे करतो आता मी अ जात होती कंपनीत पण जात होते आधी पण मग पोरं लहान होती तर काही जास्त दिवस नाही केलं जवळपास मग पार्ट टाइम बघितलं एक चार तीन तास चार तास असं पण केलं.
चांगले ना ते,
हो आता दिवाळीपासन मी घरी आहे आता परत पण बघ ते जॉब चांगला भेटला की मग जायच आहे.
मुलं शाळेत गेल्यानंतर काम करायला काहीच हरकत नाही.
हो बरोबर आहे आणि आता दोघींचं ते त्याच्यासाठीच थकलेले आहे. काॅलेजचं टायमिंग कसं काय जुळतंय? अ स्कूलचं कसं काय जमतंय. तसं ब बघून म्हटलं बघायचं काम म
हो मुलं लहान आहेत का ते मोठे आहेत तुमचे
मोठी आहे मोठी मुलगी अकरावीला आहे. छोटी नववीला आहे. दोन मुले आहेत मला हो,
म्हणजे टेन्शनच जास्त असं काहीच नाही. की म्हणजे लहान मुलांना घरी सोडून
नाही टेन्शनच नाही आणि त्यांच्या त्यांच्या हाताने करतात. त्यात आता त्या
हो म्हणजे आपण हा म्हजे असं नाहीये की, आपल्याला कधी थोडा उशीर जरी झाला तरी म्हणजे आपल्यासाठी त्या थांबून राहतना असं नाहीये.
नाही नाही उलट मोठी तर सगळ स्वयंपाक वगैरे करतये आता त्याच्यामुळे मी बाहेर जरी गेले कधी उशीर झाला तरी, अ भात भाजी तरी बनलेली असती चपाती भाकरी आल्यावर बनवला का होऊन जातं.
पण ते चांगलेय ना की काही ना काही मजा आपण घरी राहून पण म्हणजे थोडस मुलं पण करतात. तर मग आपल्याला असं मदत होते ना,
मदत होती बरोबर आहे.
हो,
मदत होते आणि शिक शिकवलंय म्हणजे तिला आता मोठी पण नाही तर शिकली ती बघून-बघून पण सगळच आपण नाही गळ्यात घालत नाही एकदम जबाबदारी मी घरी असल्यावर मग दुसरं काम
झाल्यानंतर मग त्यांच त्यांच आहे.
त्यांचा संसार त्यांच्या मागच आहे आणि करायचच आहे नाही जरी म्हटलं आपण आणि किती जरी हे केलं तर आपल्याला स्वतःला करावंच लागत. हे आपणच अनुभवलेलं आहे.
बरोबर आहे. एकदा लग्न झाल्यावर सुट्टी नाही.
काम हे गळ्यात पडलेलंच असतं ते कुणी पण, किती पण नाही म्हटलं तरी ते आपल्याला करायचं. असत ते
तेच आहे. आणि आईच्या घरी तरी एखाद्या कामाला नाही म्हणू शकतो. कि नाही मला कारायचं कंटाळा आलाय.
पण सासरी तसं म्हणून जमतच नाही उलट एक काम जास्ती करावं लागत.
बरोबर आहे. सगळं
एक काम काय जास्ती म्हणजे एक्स्ट्राच जरी काम केलं तरी कोणी म्हणायचं नाही की, तुम्ही काय एक्स्ट्राच काम केलं. जास्ती झालंय काम राहू देत आज एखाद्या वेळेस आई म्हणू शक
आई म्हणते म्हणजे कौतुक... तरी करते कि बाई करून घेतलं पोरीन.
उलट म्हणतान की तुझं हे काम राहिलय आणि हथं थोडीश्या जाळ्या लागल्यात. ते साफ करायचं राहिलंय. हे जास्तीचे शब हा शब्द ऐकावेच लागतात. रोज काही ना काही नवीन असतच त्याच्यात.
तेच आहे पण आजकाल पोरी कुठं लवकर शिकतात स्वयंपाक पण नको म्हणतात. काहीच नको म्हणतात पण माझी मोठीनेच तर शिकलय.. बारकी नाही अजून काही काम बी करत आणि ती थोडी लाड... ती पण हे तर तिला सांगत पण नाही आम्ही.
नाही तरी पण असं म्हणजे शिकलं तर घ.. आप... फायद्याचं पण आहे त्यांच्या म्हणाय गेलंच नाही तर मग परत ते त्यांच्या आई बापांना... टोमणे देतात की तुम्ही तुमच्या आई बापांनी नाही शिकवलं का. आता आपण स्वतःहुन समजू शकतो. ते दुसऱ्याला नाही समजावून सांगू शकत.
अगभरणे जबाबदारी पायात पडलीच पाहिजे खरं मोठी दिदी आहे मोठी दिदी आहे म्हणून ती कधी करत बी नाही. काम पण जर... नसलो की मग करते.
हा ना मग तेच तर मग अशी कधी वेळ येते सांगून येत नाही पण ती एक... एक दिवस का होईना ती येते कि आपण घरात कोणीच... नाही राहत आणि मंग ते स्वतःहून कसं करायचं न काय... करायच मग ते त्यांना पण जमत नाही. आणि आपलंही बाहेर लक्ष लागत नाही.
हो मग तेच होतं ना कधी छोटी घरी असली ना माझं बिलकुल लक्ष नाही लागत बाहेर. कामात नाही ना कशात नाही मोठी कसं तिला सगळं समजतं.
आपण बिंदास्त बिंदास्त राहू शकतो ना बाहेर गेल्यानंतर की नाही घरी आहे कोण... कोण करायला पण... मुलांना काहीच येत नसलं आणि मंग तेना बाहेर लक्ष लागत ना घरात लागत.
नाही बरोबर आहे. पण हे आजकाल कामं म्हटलं तर आठ तासांचे आठ तासांशिवाय म्हणजे पाठ... पण फुल्ल टाईम करतो आपण पण कुठलाही नोकरी करायची... ती म्हणटल ना ती त्यांच, काम केल्याशिवाय आपल्याला सोडत नाही आपल काही प्रॉब्लेम... मग काय असुदे बाहेर जाऊन करायचं म्हटल्यावर. मग त्याच्यापेक्षा असं वाटतं घरातन काय भेटलं तर चांगलंय. पोरांवर लक्ष पण राहत आणि घरात... रोज काय चार पैसे भेटले आपल्याला पण करमणूक होऊन जाते दिवसभराची.
सगळंच बघावं लागतं ना सगळं जरुरी आहे माणसाला.
हो सगळंच आहे. आजकाल फ्री बस बसतच नाही म्हणा कोणी. कोणीच फ्री नाही राहिलं.
पण आजकालच्या मुली घरातला नको म्हणतात आणि बाहेरच काम करतात.
हा. तसं पण नाही ना दोन्हीकडची जबाबदारी सांभाळावीच लागतेय घरात. अ म्हणजे ते बाहेर कमवायचं आणि घरात कामाला पैसे? बाई लावायची पैसे देऊन मग ते काय फायदा,
म्हणजे असं जास्त ह्या म्हणजे ह्या पिढीमध्ये आ तर हे जास्त चाललेले आहे.
चालय चालय हो आजे ते उठून बाहेरच जातय जॉबला.
हा असं त्यांना वाटत की बाहेरच केल्यानंतर. ते सगळं आहे पण तसं नाही ना आपण आपल्या घरातल्या लक्ष्मीला पण दुखवून नाही जमत. त्याला पण घरात स्वच्छता पाहिजे!
सगळ्यात महत्वाचं घरातलं स्वच्छता.
स्वच्छता असली की लक्ष्मी आपल्या आप घरात येते.
घरात येते आणि ज्या वर्किंग आहेत ना बायका ज्या रोज वून, उठून कामाला जातात त्यांच्या घरी आपण बघतो म्हणजे. स पैसा पाणी भरपूर आहे सगळं किराणा बिराणा का, भरलाय मग ते घरात घाण मग काय फायदा असं होत.
तेच आहे मग म्हणून तर आमच्या घरातले माणसं बाहेर बायकांना बाहेर लावून देत नाही. घरात तुम्ही काही पण करा पण घरातलं बघूनच.
तसच येते आणि आपला म्हणजे जे, क करणार असत त्याला नाही बाहेरचं पटत. बाहेरच्या बायका काही नीट येऊन करतायत का.
नाही आता त्यांना पैसे कमायच म्हणले ते कपडा मारतात आणि चालले जातात. आणि ते नाही ना आता ते, आता आपण घरात राहतो तर आपल्याला बाहेरच लोकांचं नाही जमत.
नाही नाहीच पटतच नाही कधी कधी तर मला तर माझ्या पोरीच पण नाही पटत. मलाच करायचं असत ते, पण नसतय ते,
पण त्याता शिकवायचं म्हणल्यावर एवढं तेवढं तर आपण पण समजू शकतो.
हो समजू तेन घ्यावंच लागतं डबल काम पडलं तरी चालत. तू कर बाई तुझ्या नंतर मी परत करते.
हो परत टोमने ऐकायला नको सासरच्यांची,
बरोबर आहे, ते तर हायच आणि पोरीच्या आईला तर आहेच ती तो त्रास कधी म्हणजे संप, पत नाही,
हाय,
तेवढा त्रास होतोच.
झालं,
त, आपण तरी शिकलोय सगळां! नाही अजून जेवायचंय अ भाताचा कुकर लावलाय मसाले भाताचा. आता करायचं जेवण?
हो आमचा पण उशिरा असत जेवण दुपारी दोन अडीच नंतर असतं.
अच्छा,
तर मुलं ते शाळेत गेल्यानंतर उशीर होतोच दिवसभर घरातले काम आवरल्याशिवाय पण. म्हणजे ते काय म असं आहे की सवय लागून गेले ना घरातलं काम म्हणजे स्वच्छता पूर्ण झाल्या शी? घरात जेवणच नाय करू वाटत.
ऊं हुं नाय नाय माझं तेच असतं. मी सकाळी टिफिन देते बनवुन दोघींना. आणि बाकीच स्वैपाक माग ठेवते. म सगळं स काम आवरायचं दे देवपूजा वगैरे साफसफाई आणि म दुपारी अ भाजी भात आणि बाकीचं सगळं करत बसायचं
नाय आमच्यात कसं सगळे सोबत कामाला जातात ना मंग आमी किती तीनच त सासू सुना राहतो घरी मंग आम्ही तिघींसाठी मंग नंतर परत किचन परत ते खराब करा गॅस कटा ते त्याच्यापेक्षा ते तिघींच करून घेतलेलं आणि शिळं रातच. मंग राहिलेलं किती असतं ते दोन ते तीन चपात्या जास्त एक करायच्या.
हो बरोबरे डबल डबल काय करत बसायचं.
हो आणि मंग ते परत तेवढाच टाइम लागतो मंग ते मंग एकदा किचन मध्ये घुसलं की मंग परत जे जेवणारे नाहीत त्यांना पण जेवा असं वाटतं का त कात् ते गरम गरम बनत असत न.
बरोबर.
मंग एक्स्ट्राचे काम परत वाढतात. नाई मुलं आल्याव असे पण स् स्वच्छता जरी केली तरी मंग ते असं पण मुलं आले की त्यांना परत. करावंच लागत किती पण नाई म्हणलं आपण केलं तरी ते. उपाशी राहतीन पण ते गार खायचे नाय.
नाय नाय आणि परत भांड्यांचा ढिगारा हा असतोच बेसिन मध्ये. थोडा वेळंच बेसीन छान दिसतं.
फक्त मुलं घरात नाईये ना तोपर्यंतच घर छान दिसतं. शांतता, मुलं आली ना परत जसा आहे तसा राडा परत तेच पाण्याचे ग्लास तेच घरात कपड्यांचा राडा. एकाचे शूज इकडं एकाचे मोजे तिकडं.
सगळं तसंचे, पोरं असल्यावर तेवढं चालतं.
तुमच्या संग बोलून टाइम कधी गेला ते माहिती नाय पडलं.
कळलं चालंल हो. अछा.